हा येतोय येतोय येतोय हा अगदी लागतच नव्हतं तुझ्या तुझ्या तुझ्या नंबरचं आहे ना ते दाखवतय का हा टास्क. पूर्ण झालेलं आहे तुझी माहिती ती कन्फर्म केली मग पुढे सुरू ठेवाून मग ताईंचा नंबर आला.
हा ना तसच होते ते अग मग त टास्क कम्प्लीट झाला अस. तुला पण त्या पैसे भेटणार ना तरथे असा विषय आहे.
हो हो हो अच.
हम्म बोला आता तुझं चालू झालं पा आता तू कंटिन्यू पाच कॉल करून घे दहा दहा मिनिटाची
हा
म्हज तुला परत टेनशन नाही
हा ना ग काहीच याच्यावरून बोलून घेऊ आपण
हम्म संध्याकाळी माझ्या मोबाईला कर
ताई न च झालं कनेक्ट
लोडणे अग त्यांना टासस्कस नाही आला
नाही आला का अजून हा मग तोपर्यंत आपल्या घ करून म ताईंचा टास्क आला का आपण कर
अगं तुझ्या अगोदर डाउनलोड केले त्यांच तरी पण नाही आले अजून काय प्रॉब्लेम झाले काय माहिती मग दोन तीन वेळा रिफ्रेश केलं फॉर्म भरला सगळं केले हम
हम् हम्म काही प्रॉब्लेम असेल
की तुम्हीेवलीवर सकाळी आंग कायते प्रॉब्म
भाऊ भाऊ काबवर आले नाही ग ए सॉरी भाऊ आज घरी काबर नाही किवा शनिवारे
ह अग आज कुठतीसरा शनिवारी आज आज कशाला घरीर शनिवारी घरात सुद्ा
ह
सुट्टी असल्या तर पण घरात नाही राहतते माहिती म तुला मग
अवघडच काय करावं वांग करावं कारल कराव वांग सकाळी करावं काय करावं
घेन करू म आता करती तर
ती दोघ जेवायलाय ना रेखना यांना विचारायला लावलंय अजून कॉल करी ना पाय म्हटलं मला सांग स्वयंपाक करायला
त्यांना विचारून घे सज त्यांना येणार आहे का नाही
हा माझे त्यांनाच म्हंटलं दादांना फोन करा ते दोघे जेवायला येणार परसूल वरून जेऊन येत काय आम माझे मामासासरे आहे परसूलला
हां अ का मारील एणार आहे का आज
हम
तुमच्या पुरतं करायचं मग
म आई तिकडें गेलाय ना मग आम्ही दोघं आणि गावात डब न्यायला लागल
हा बरोबर
मग तेच विचारून मग मापत करायला लागल दोघांचं शीळ करून ठेवायच
नको नको जास्त असयल कर की थोडंच करून घे विचारून घ्यान मगच कर
सकाळी आऐच्या वाट्याचा पडला पर पर हे घरी जेवयला आले त्याच्यामुळे संपून गेलं
बरोबर तसंच होतेबाई मग मम्मी आली श्वास आलीच नाही का तुझी हा
दादांसोबतच येईल ना
कधी किती वाजता गेली
सकाळी ना दादांचं काम चालू आहे परसुरला
अच्छा म तिकडेच गेईल का
हम् त्यांच्या सोबत येईल असं याताना त्यांच्या सोबतच येईल
बर आहे बरं आहे तेवढंच फिरणी होली सुुभागेले हो तोपर्यंत तुज माांग कध येणार आहे
य ना सुतक पडलंय आम्हाला माझ्या चेहरा कसा कसा दिसतो ती गावातली म्हातारी वारली ना आमची बहवत
हा हा हा म्हणून ग मत काय करते परंपरा पाळायला पाहिजे
हम्म
सुतकपट टिकलेला हवं
लागल्या नंतर पडलं हम्
मग लग्न झालं झाला पडलं नव्हतं का? सुतक नाही ग सुतक नव्हतं पडलं नाही सुतक नव्हतं पडलं कोंत. कोणत ब बाून न तरर पाय आलं होतंहि.
बाळ झालंत ह हे हो वि टाळ होता बरोबर.
बटा होतस्तक नाही का पडलं आम्हाला कधी ते यांचंच के
एकदा पण नाही पडलय तु लग्नंत.
अग त्या आत्याने का बारल्या होत्याथल्या.
नाही तेस काय सुत कराल तुला
तिन चचामल नाही राख. का माहिती माहिती
हॅलो. हॅलो. हॅलो.